हा ये.
हो हो येत आहे बोला.
हा हा. कुठून आहे तुम्ही?
कराल तुम्ही? हा मी कराड मधून बोलते तुम्ही हा तुमच्या आवाज बोली भाषेवरनच ओळखलं मी हा.
झालंय आवाजवळून ओळख ओळखाय लागलेत कोल्हापूर ची भाषा
हा. कोल्हापूरची पुण्याची सातार्याची भाषा बरोबर आहे.
होय आणि आता त्यात सोलापूर झाले नाही सोलाप ह.
हा सोलापूरची एक भाषा म्हणजे, आहेच की हा बरोबर बरोबर.
आता कसं सोलापूरची पण आहेत नाही भरपूर जण
बरोबर तिकडे आहे कोल्हापूरमध्ये
काय नाही ब आता टास्कमधून का नाही टास्क मधून सोलापूरची पण भाषा अशी समजली नाही सोलापूर जी पण आहेत नाही काय काय जण
हा ते पण आहे मला पण ते काय संभाजीनगर
हा हा.
ते तिकडेच भाषा बोलत होते.
हा हा हा ह. या, टास्क मूळ भाषांचा पण असं ओळखी व्हायला लागलेत.
हो भाषांची पण ओळख झाली माणसांची पण भले एमेकांना नसेल पाहिल्या पण एक माणूस तरी संवाद खूप छान झालेले आहेत एवन आणि वेगवेगळे भाग असल्यामुळे आपल्याला तिकडच्या भागाची आता आपण आवरतून थोडी जातचो ला ूरला किंवा संभाजीनगर हा त्यामुळे आपल्याला ते नेमकं काय आहे काही नाही.
हा कसं वातावरण आहे काय सगळं समजत आहे नाही.
हम्म नेमकं तिथे काय पाहण्यासारखं. वगैरेता अ अहमदडे अ हा संभाजीनगरचे ज होते. तर मला ते काय प्रश्न केला त तथडे अझ्या तिकडे स
आवाज तुमचा जर अडकल्यासारखा येतं काय मधूनच
अ आता आला का?
हा हा आता येत.
हा सांगा मला तसं थोडस रेंज प्रॉब्लेम आहे. मी आता तरी पण नात बाहेर येऊनच बसते.
हा हा हा हा तुम्ही काय जॉब करताय काय?
ह नाही मी घरीच असते टेलरिंग काम करते मी
हो. हा म्हणजे ब्लाऊज ड्रेस असं दोन्ही पण, शिवते काय?
ब्लाऊज ड्रेस अ वन पीस वाकड रजाई
झालंय काय?
हो माझं हेच तर झालेलं आहे ब्लाऊजचा कोर्स ड्रेस व वरे मी स्वतः हे केलेलं आहे त्याचा बेसिकच कोर्स केले नाही. आणि रजेचा कोर्स केलाय. आणि हे बाकीच किरकोळ, किरकोळ ब्लाऊज ला का
हा ब्लाउजला ड्रेसला असग म्हणजे तुकडें तुमच्या आता तुम्ही किती शिलाई अशी चालू आहे तिथं
आमच्या इथे तरी आमच्या इथे
हॅलो हॅलो
खट
हॅलो हा एकदमच बंद व्हायला लागलाय काय आवाज
नाही तर मी बाहेर आलीय बोला
हा, हा, हा
येत आहे ना आवाज
हा आता याय लागलंय मगाशी मध्येच बंदच झाला आवाज काही च आला नाही
ते पाऊस पडतोय ना थोडस नेटवर्क इश्यू येत असत
पाऊस चालू आहे काय तिकडं कराडमध्ये
हो, हो आत्ता येत आहेत
हा, हा, हा हे तर नाहीच बघा नुसत हम, हम, हम पाऊस पाहिजे हो हो कोल्हापूरमध्ये कस झालंय पाऊस नाही आणि नुसतं असं आबााळ जायला लागलंय पाऊस असं जाात आणि काल थोडंसं ऊन पडाचं
हो ना
आ सर्ले
नाही तर सुरु होईल ना आता पंधरा तारखेपासून पाऊस आहे ना परत
हा आणि ते गणपतीमध्ये जरा येत
गणपती मध्ये असणार आता काय झालं की जुलै संपतच आलाय ना आता जुल संपत आलं की येणार
हम्म मग तुम्ही किती शिलाई घताय ब्लाउज ला ड्रेस ला तिकड
ड्रेस ला तीनशे रुपये शिलाई घेते विदाउट असत पंजाबी ड्रेस
हा, हा
आणि असज फर लावून घेते चारशे रुपये पर्यंत घेते
होय नाही भरपूर झाल्या शिलाई झाल्या सगळीकडे जास्त
सगळीकडे इथे गावात नाहीये फार त्यामुळे आम्ही जास्त चार्ज नाही घेत आ बाहेर कराडमध्ये जर बोललात तर कराडमध्ये खूप सिलाई आहे ना साधा ब्लाऊज दीडशे रुपये शिलाई ये इथ
होय
आता म अछा ते आम्ही गावाातो ना राहिला पाटण रोड ला
होय
त्यामुळे आता गाव हा गावामध्ये एवढी नाहीशि नाहीई देत कोणी
हम्म आणि एक देत पण नाहीत कोण जास्त असं गावात
अ नाही ते तो विषय ना आता आच्या तिकडे पुण्याला हा मी माझ्या माहेर पुणेच आहे आता आमच्याकडे पुण्या आला आमची मम्मी सतक लोक जणते अडीचशे रुपये
हम्, हम् होय
हो
हा म्हणजे अ अस्तर अस्तरवाले ब्लाउजचे किती घेताय मग?
ते अस्तरचे ब्लाउजचे अस्तरचे माझ्याकडचे अस्तरचे दोनशे रुपये
हा
हम्म.
भरपुर आहे शिलाय म्हणजे ते यायला पण लागतय ओ डोकं शांत ठेऊून ते करायला लागतय शिलाई काम म्हटलं तर ते. माप वगैरे बरोबर ते
सगळंच सगळं सगळंच आहे आता मधन तरी तरी हो अवघडच आहे ब्लाउजच तर त्याच्यामुळे मी काय करते मग जर वाकडांवरती तेच फोकस करतेत आणि आता तर ते नवीन हे पण स्वतःच स्वतः शिकले आता ते नेलं पण होत मी-' बचत गट वगैरे चालवते ना मी त्यामुळे हा स्टॉल लावला होता मी म्हणजे माझ्याकडे एक एकच पीस होत तेवढाच लावणार ते गणपती
कशाचा स्टॉल व कशाचा स्टॉल लावलेला?
रजई रजई शिवल्यात ना मी ते रजई घेऊन गेले होते आणि
होय.
वॉल हँगिंग असतं की नाही. वाँल हँंगिंग आपण ते पाऊसच शिवतो बघा भेंतीच ते एक शिवलं होत. हो ते सगळं घेऊन गेलं होत आणि गणपती
आचच ना?
आासन शिवल होत. कापडापासून कापडापासून तयार केलं होत मी ते.
हो.
गणपती बाप्पांसाठी ते ह आ आसन कमल आसन म्हणतात आपण त्याला कमळाच.
हा हा हा हा
हम
चांगलाय अ हहं हा हा.. ठेवायला.
ते ठेवायला हो किंवा सीझन असत विक्री झाली. हा त्या करीताच म्हणता काय मिळाल ते मिलं
हमम.. मी मी घरातच असते. माझं पण झालंय सोडा सिवन क्लासच ते कोर्स. पण कसं होत नाही ते असं ते. मन असलं की नाही ते शिवण्यात. म्हणजे ते होतय नाही. असं मग घर आपले आपले ड्रेस असं कधी तर शिवत तेवढी. हः.. असं एक सारखं ते मशीनवर बसूचं वाटत नाहीनी. ते कसं होतंय एकसारखं हातात पाहिजे नाही कपडे शिवायला मग. ते जरा त्याच्यात आवडी निर्माण होत्या. ते आपण एक आत्ता शिवायचं हं
हा हा
असं त्यामुळे ते राहतच गेलेय बघा.
तरी पण अजून फिनिशिंग वगैरे मला हो अठरा वर्ष झाली शेवटी
होय?
प ह ह हम्
तरी पण हाय तेम्हणतेत कां हा
चांगलं आठ आठवतय, मला की माझी कन्या मला झाली होती. ती, होण्यापूर्वी झाल्यानंतर एक वर्षे ये सोयली सव्वा महिन्यानंतर मशीन घेतली होती.
होय.
अठरा वर्ष म्हणायला हरकतचं नाहीे.
होय, नाय अहह
सतरा वर्ष तर कंप्लीट सतरा वर्ष कंप्लीट मशीन वर काम करते.
होय.
विशेष नाही हम.
मग ते असं मोटरच आहे, काय काय असं हॆच्या्वर करताय?
नाही मोटर बोटर
हा हा मग त्या दिवशी तुम्ही, काय वाकळ वा काय शिवतायत? ते मग तेजी मशीन वेगळी असत्या म्हणतात ना जरा.
असते म पण माझी फुल सेटर फुल सेटर आहे माझी मशीन.
हा हा हा.
त्यामुळे मा मोठी सुई लागते ना माझ्या मशीनला तर, ते हो तेव्हा का होतेच, माझ्या आणि मी हो लागतं, आणि आपल्या शिवण्यावर असत ओ किती साड्या वापराच्या? साड्यांचे शिवते मी वाकळा.
हा हा हा होय लय जाड पण शिवले, तर कसं ते लय ताण पडतय न ते वडायला म्हणा
हा ह हो हो हो. सहा किंवा सात आठ साड्यांची शिवायची जास्तीत जास्त आठ साड्या त्याच्यावर साडी घ्यायची
होय होय किती रुपये घेताय, मग तुम्ही त्याला?
मी पाचशे रुपये घेते साडेपाच
होय, काय हा हा हा हा हा.
आणि आहे अजून काही कंप्लेंट नाही आलेली बा. भरपूर वाकळा शिवल्यात नी.
आता रजई पण शिवलीय पण रजाई काशी, जरा महाग जाते ना त्यामुळे गावा कडे नाही घ्यायला पाहिजे.
होय होय.
हम्म! जरा पाहायचं येते पण ते कोण होलसेल ते घेणार घेणारचं तेनी पण
हा जरास माहित झालं, क नाही मग ते घेतील नाही.
हम्म! शिवायला बर पडलं.
दहा मिनिट झाले तुम कट करून करताय काय तिकडून म्हणजे? आणि बोलता येईल, तुमचा पण कॉल होईल तिकडून हा हा.
हा हा चला, करते हा.